हॅलो
हा बोला की
हा आणि कुठ ट्रिपला वगैरे काय कुठ गेला नाही?
ट्रीपला आता पावसाळ्यात काय जात नाय आम्ही. काय असेल ते उन्हाळ्यातच.
हा! गेलता काय उन्हाळ्यात?
उन्हाळ्यात! नाही म्हणजे अस ह्या वर्षी काय जमलं नाही जायला. म्हणजे नंदेच जरा लग्नाच पण बघालत आम्ही मग स्थळं वगैरे यालतील सारखं सारखं म्हणताना मग कुठं जायलाच जमलं नाही.
हा!
अ झाला आता त्यांचा साखरपुडा वगैरे झालय डिसेंबर मध्ये लग्न आहेत. सक्की नाही सक्कीचुलत म्हणजे क आमचं कुटुंब कसं असं एकत्र असलं म्हणजे रोजच्या रोज असं वेगळं असतय, पण दाखवायचं कार्य ते सगळ आमच्यातच असते, आणि माझ्या सासूना म्हणजे असं मुलगी नाईये त्यामुळे त्यांच सगळं आमच्याच घरात असतय करायचं काय असलं तर.
हा हा.
मग ते आमचा हा पूर्ण उन्हाळा सगळा त्याच्यातच गेला. बघण नाही अजून आता एंगेजमेंट झालीय.
हा हा.
अणि आता डिसेंबरमध्ये लग्न आहेत त्यांची. जरा लांबच ठेवल.
ह ह लांब ठेवलत की.
हो सहा महिन्यांच अंतर ठेवले अरेंजच आहे.
हा हा हा ह ह.
म्हणजे कसं आहे त्यांच ते मुलगा आहे की नाय त्यांनी ल म्हणजे घर बांधल्या.
ह
आता कायतरी दीड- दोन महिन्याचं काम राहिलय वाटतं घराचं त्यांचं मग त्यानंतर तर लगेच एका वर्षाच्या आत म्हणजे, मुहूर्त पण नाईयेत आणि लगे ले की लग्न पण करायचं म्हणजे दोन कार्य करायचं नाय असं कायतरी असतय ना.
होय होय वर्षाच्या आत करायचं नाय वास्तूक आणि हे. पाडव्या नंतर म चालतय.
हा म डिसेंबर संपतय फुढलं नवीन वर्ष लागतय जानेवारी. त्यावेळीपासून करायचं अस
हा हा हा झाली कनाय मॅगी?
शिजाय लागल्या पण, कच्चे पण पाय झाले तसेच वाळले. ते कुरकुरीत लागतय ते पण आवडतय त्याला ते पण खातोय. हम्म!
आमच्या घरात मोठ्याना सवय हाय तशी वा खायची त्यामुळे त्याला पण लागली.
हा.
तुमचे ग जनावर आहेत ते घरी?
नाय नाय म्हणजे आधी होतीत, आधी पण आधी म्हणजे माझ्या, लग्नाच्या आधी म्हजी मिस्टर्स शाळेला वगैरे होते, त्यावेेळेला होते नववी दहावी पर्यंत.
हा.
पण म्हणजे आजे सासू करत होती, आता त्यांना पण होत नाय म्हणून मग बंदच केल्यात सगळं.
हा हा सासूबाई.
त्यांच कसं त्यांनी गार्मेंटचे कपडे वगैरे घेतात त्यांना ते शिलाई ते आधीपासूनच इंटरेस्ट हाय त्यामुळे, त्यांनी ते घेऊन करतात, त्यांना पण वेळ ते काय हा.
हा.
अन त्यांना काय असतय जनावर वगैरे काय आवडत नाही जास्त.
हा.
म्हजे माहेरी होती हुतित ते पण पप्पा आमचे झाल्यावर आता बंदच केलंत सगळं.
पप्पा एक्स्पायर झाले?
हो सोळामध्येच झालेत त्याच्या आधीच होते जनावर
हा हा हा
त्यावेळेला अकरावी होतो मी
होय, कस काय? मग पप्पांना काय झालेलं काय?
हा म्हणजे त्यांना कावीळ धामीन झालेला, म्हणजे ते कसं हा फर्निचर सुतार काम असं करत होते सगळं ते, ते कस दुसऱ्या गावी वगैरे जावं लागणार तिथलं पाणी वगैरे जरा चेंज होऊन ते, अ लिवरला त्यांच्या हे झालेल अस, त्याच्यात तुन कावीळ कामिन झालं पण हे घरात सांगितलेच नाही. आमाासणी लवकर
अग बाई,
बाहेरच्या बाहेर ट्रीटमेंट घेतलीत. आणि ते कस वेळ मिळेल तस एवढं काही काळजी घेतली नाहीत ना नीट मग ते वाढत, च गेलं जास्त झाल्यावर मग मम्मीला त्यांनी समजलं दाखवलीत खरं ते सत्तर टक्के झाले बोलले ते डॉक्टर
बापरे!
तीस, चाळीस हा करता आला असत तरी पण आम्ही दाखवलो. खूप दवाखाने केले, होय पण ते काय झालं नाही. कवर
हा हा हा
जेव शेवटी नशीबाच असत सगळ, अ होय मम्मी भाऊ दोघजण होय,
हा हा
त्यावेळी कस जरा आम्ही लहान होतो त्यामुळे त्यावेळेला थोडस वातावरण परिस्थिती जरा डाऊन झालेली. आता हे दोघंपण काम करतात आता आहे सगळं मम्मी आमची म्हणजे पहिला पहिला जात होती कंपनीत पप्पा वारल्यावर एक दोन वर्ष केली कंपनीत ते सुतगिरणी असतीया ना तिथ,
हा
मग आता हे दोघ जण काम करतात. त्यामुळे मग नाही घरीच असत तीया मग आता
शेती आहे आमची, जनावर तेन होतीत ते कस बंद केल्यानंतर मग ते परत ते विकते. विकत घ्या मग त्यांचं करा असतात परत इन्व्हेस्टमेंट करायला लागतं ना, म्हणून मग सरळ आपणच बाहेर ती पडली काम करायला.
हा आणि आणि काय म
आणि आता निवांत हाय,
ह ह हा बाजार वगैरे कधी असतोय. तुमच्याकडं
आमच्यात बाजार गुरुवारी असतय. आमच्यासाठी काळातच असतोय बाजार म्हणजे दहा ते अ दीड दोन वाजेपर्यंत असतोय. दुपारपर्यंत
हा हा गुरुवारी
हा गुरुवारी असत.
आमच्या इथे शुक्रवारी असतय. मोठा असतोय मंगळवार दोन वार असते मंगळवार शुक्रवार
हा हा.
हा.
म्हणजे असं रेग्युलर असतात घरात म्हणजे कायम जे शेतकरी बसतात त्यांची जागा रोज रोज असतात असते म्हणजे ठराविक आहेत ते एक दहा पंधरा शेत. ती बसतातच रोजच्या रोज दुसरीकडे काहीतरी घेऊन आठवड्यातून मग त्यामध्ये सगळंच येते मग.
हम्म हम्म हम्म हा हा
तुम्हाला आवडते मग तेच? सगळ माझ्या सासू बाईच करतात म्हणजे बाजारात वगैरे जायला आवतं ते काय तुम्हाना अस होय
कधी कधी तर असं मोड असेल तर जातो मग मी नाहीतरी मग त्यानीच जात्यात.
आमच्यात सासूबाई जातात मग कधीतरी त्यांच्या सोबत मग जाऊ जाते आमची ओझं झालं तर आणायला पिशव्या वगैरे हम्म जास्त लागते होय हम्म आणि दुकान बाजार पण आधी काय असणार ते डाळी वगैरे सगळं कडधान्य साबण तिथंच दुकान होतं तिथूनच आणत होते बजार होता मोठा आता तो बंद झालाय त्यामुळे आता सगळं अवघड झालंय ते येता यता दोन्ही बाजार होत होते. आता त्याच्यासाठी पण स्पेशल जायला लागते हम्म ते संघ संघ होत होत.
हम्म हम्म.
मा दि.
तरी आता जरा स्वस्त झाल्यात भाजी सगळ्या पाऊस चालू झाल्यावर होय उन्हाळ्यात रेट जास्त असते होय ते बरोबर आहे.
हा हा हा.
करून टाकल्यात.
होय तस होतंय.
अं नीट करून खराब करायचे होते होय होय पावसळ्यात म्हटलं तर मग असं काहीतरी वाढ वाळवळच. भजी वगैरे हेच लागते सारखं वडा भजी हा त्याच्यामुळे स्वयंपाककडे जरा जास्त जोडलात
होय आणि उन्हाळ्यात पाणी जास्त जातय तर मग जेवाट भूक लागत नाही हम्म त्या भावसात कुठं बाहेर पण पडू वाटत नाही
होय.
कीच कीच.
आ. म्हणजे असं भाजीला आपण थोडं थोडं घरात पण काहीतरी काहीतरी घालू शकतो थोडं असं बी वगैरे. त्याच्यातून पण नेतात म्हणजे उन्हाळ्यात कसं थोडं महाग असतात त्यामुळं कुंडीत वगैरे आपण बी घातलं तर तेवढंच एक दोन टायमाच निघू शकतेय तस.
होय होय.
आम्ही केलेलो तसं कोथिंबीर साठी धणे मेथीचे बी वगैरे घातलेलो होय. आलेला छान.
ह ह आमच्या गावी घातलात बघा आता घातल्यात. आता कधी येते ते बघूया? शेतात हा शेती ह्या वर्षी आम्ही घरी केली. गेल्या वर्षी दुसऱ्यांना लावलेली.
हा हा.
आता ह्या वर्षी आम्ही स्वतः. आता केले तर बघूया काय काय होते पहिल्यांदाच केले
ह
सासू सासरीे करतात आम्हाला काय होत नाही आम्हाला काय माहित पण नाही त्यातलं कधी केली नाही माहेरी. काय माहित नाही. मुलं लहान आहेत त्यामुळे आम्ही अजून पण काही गेलो नाही कधी.
हम्म हम्म.
हम्म.
आम्ही माहेरी शेती होती म्हणजे अधिकसं. आम्ही घरातले सगळेच करत होतो शेती मग आम्हाला सुट्टी वगैरे असली कीप्. ्पसोबत जाय म्हणजे आवडत होता आमस मी मग आम्ही जात. होतो थोडंफार काहीतरी करत होतो त्यामुळे आवड निर्माण झालेली. अम् कर म्हणजे असं आवडते आमसनी पण काहीतरी काहीतरी करायला.
अ आवड पण पाहिजे थोडं.
होय म्हण रे काम वातावरण असते त्यामुळं. पाहिजे तसं काहीतरी काहीतरी करायला ते अस घरातलं वातावरण नकोच होते मग शेताकडे ज होण्याला.
ह.
कशाला असं घेऊन बसलय असं ते वाटते एकदा बाहेरच सवय झाली तर.
हा होय. आणि काय.
आणि का यता नि म्ह ते पाऊस चालू. झाय आमच्याकडे आत्ता मोठा.
मोठा आहे आमच्या इथं नाही.
हो हम्म हम्म.
हम्. येतोय जातो थोडा मग कपडे कुठं आ च वाळत घालताय काय असं जागा केल्याय पावसात.
अ नाही म्हणजे कसं पावसाळ्यात जास्त मशीनलाच लावावेल बघ.
मगम्ही पण प धुतय हाता ना खर वाळ सु शिकवायला पिळायला मशीनला लावतोय आणि मग आताच. हम्म तरी पण वाढत नाही ते वासच येतो कपड्यांचा.
होय घ प्रेरण्यात आपल्याला हे होते म्ह हा हा.
हम्.
आज जरा वातावरण झालेलं म्हणताना मग आज सगळे काय होते ते वापरा ते पण जास्तच लागतेय ना मशीनला
मग धुवायला पण घालतय का?
होय मग धुवायचं सगळं एकदमच करतो मग.
हा हा हा आमच्यात पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाच सात दिवसातन येतय आणि पुरत नाही मशीनला कस जरा जास्त पाणी लागते ना.
होय होय
हम्म
हम्म हम्म
मशीन आहे कशीय ऑटोमॅटिक आहे का कशी आहे?
ॲटोमॅटिक च की
हा हा फ्रंट ची आहे?
होय
आमचे वरचे
हा हा
चालतय
हॅलो
हॅलो
हा बोला की.
ह मला वाटलं कट झाला की काय सेकंड पण काय दिसनात मला किती मिनिट झालेत?
अकरा झाल्यात वाटत बहुते
हा माझ्यावर काय लास्ट क कॉलच दिसतय
होय काय हा हा ते नंतर म्हणजे माझं पण मगाशी असं झालेलं थोडं
हा
आणि कट सबमिटच्या वेळे आणि आहे झालं बस्त
तुमचे कॉल अजून भरपूर आहेत का मग?
होय आता होतात काय बघू किती होतील तेवढं करू
हा चालतंय
हा ठेऊ मग?
हा ठेवा ठेवा.